हो बोलाय.
हां, येतोयना आवाज?
हूं, हूं येतय, नशीब, लागले.
हो लागले हो. माझे पण एक झाला आणि हा दुसराच आहे. अं- हं- हं. अं, मॅडम करणार आहे तीन-तीन आहेत अजून
तीन आहेत ना, तीसच आहेत ना फक्त.
नाही ना, ते तर जाम आहेत हो वीस. अं, म्हणजे मला वीसच दाखवत्यात. वीस पैकी सोळा झाले. आता हा सतरावा तीन आहेत.
नाही, मी मनीषाला सकाळी केला ना कॉल तर ती म्हंटली की, की वर्षा आता माझे तीस कॉल पूर्ण झाले. म्हंटलं परत नाही का टास्क आला, तर म्हणे नाही. नाही आला अजून, मग तर मला वाटल काय लिमिटेड हाईत की काय तीस हजारशे
हां, हो लिमिटेडच आहे पण ते कसे पाच -पाच ॲड होतात म्हणजे पहिले पाच झाले का नंतर पाच येतात, नंतर पाच असं. माझे पंधरा झाले ना आता पाच ऍड झालेत. म आता हे वीस झाले का. पाच ॲड असं.. म माझे नाही तीस झाले अजून. आता हासत राहवा मग हे करायचं.
मग तीस कंप्लीट करून घ्या. तुम्हाला वेळ असला ना.. की करत जा. मी असते म्हणजे मी ते टायपिंगच करते. ट्रान्स्क्रिप्शनच. माझे बघावे लागतील नाही मगाशी.
म्हणजे अर्धा मिंट हा नाही. म माझे तसे झाले आता हा सात हा कारण काय झालं मी काल केले भरपूर पाच सहा आणि नंतर एवढी कंटाळले पकले मी दिल ते सोडून तर माझे दुसरे मी खरंच मी संध्या संध्याकाळी सहा सात नंतर कोणालाच नाही कोणाला केला पण नाही. मला इतका कंटाळा आला. म्हटल बास झालं बाबा आता आणि मग मी अ थोडे ते अस माझी ध्यान साधना असते ना. संध्याकाळी साडेसहा ते साडेसात.. म्हटल बाई माझं दोन दिवस या कॉलच्या नाद अ. अ. अ. ते मी की ग्रँड मास्टर शिकले ना तेच्यामध्ये मेडिटेशन टाईपच असतं. पण ते अनापानासाठी ध्यान असतं. माझं रोज ध्यान साधना असते तर. आणि अधिक मासानिमित्त हा एक असा ग्रंथ ते भगवत गीता. तेच्यावर खूप-खूप छान असे ही असत तर ते बरं वाटतं जरा कुठेतरी कामाला शांती भेटायचं एकदा जरा दोन चार गोष्टी चांगल्या मिळतात कळत काहीतरी तर ते असत मग ते संध्याकाळी मी तेथे जॉईन केलं ते नऊ वाजेपर्यंत मी त्याच्यातच होते नंतर जेवले नी गप झोपून गेले ना कोणा चा कॉल घेतला ना कोणाला केला काय ना गप मोबाईल चार्जिंगला लावला आणि बघितलंच नाही ते म्हटलं नाही कंप्लीट झाली तर कारण ते ह्या कमाईपेक्षा ती कमाई महत् आहे ना तर तेच्यात जे मी हे करते ना सकाळच मेडी तसं नसतं ना आन्नापानासाठी ध्यान असते दहा मिनटा ची तर त्याच्यात आपल्याला काय होत जेव्हा आपण ते ध्यान करतो ती साधना करतो तर आपली ना स्वतःची एनर्जी वाढते लेव्हल हा म्हणजे कुठलीही मानसिक असो शारीरिक असो हा आपण कसं एखाद टेन्शन आलं एखादे काय घटना घडली का आपण अशे जरा काय म्हणतो नर्वस होतो लगेचच किंवा टेन्शन घेतो आणि विचार करतो तर ती आपली निगेटिव्हटी निघून जाते आपली ऊर्जा वाढते स्वतःची ते हा आत्मा म्हणजे एखाद कुठलंही दुःख असो अपयश असो तर ते पचवण्याची एक ताकद हा आपल्यामध्ये ती येते. आणि आपण स्वतःबद्दल विचार करायला लागतो आणि म्हणजे प्रत्ये प्रत्येक गोष्ट म आपण सकारात्मक घेतो जाऊ दे ह्याच्यातून काहीतरी चांगलं होणार म्हणजे आपण वाईट नाही घेत. मग ते सकारात्मकता मनामध्ये हे बघून आपण पण म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदत तसाल असू दे होत ते चांगल्यासाठी होते असू दे हे माझ्या फायद्याच आहे हे ह्याच्यातून मी काहीतरी शिकेन असं स्वतःच स्वतः हे करतो तर ते जे असत ना दहा मिनिटाच आनापनास असते ध्यान श्वाश् ते कर तेमी रोज आणि त्याच्यातून ह्या दोन गोष्टी हा म्हणजे आपली शारीरिक हे वाढ तचं समजा अ म्हणजे दमबीम लागत नाही किंवा इतर आपल्याला हा आणि पॉझिटिव्ह हा म्हणजे मानसिक जे आहेत ते आपल्याला बळ मिळतं एक प्रकारचं आणि शारीरिक तर ते माझं रोजच असतं सकाळचं पण अलीकडे ते साडेचार ते साडे पाच ते ज्ञान साधना आहेत ती करायला लागल्यापासून ह्याच्यात वेळ नाही भेटत त्यात ते हे असं मग मी म्हटलं नाही जाऊ दे म्हटलं आता मोबाईल बाजूला ठेवून ते करायचंच कारण जर कोण आयत्या वेळे जर हिलिंगला पेशंट आले तर मग त्यांना आ पल्याला तेवडी एनर्जी द्यावी लागते ना म आपल्याकडे जर एनर्जी असेल तर आपण दुसऱ्याला देणार हा त्यातला हे ना आपल्याकडे पण पाहिजे ना आपल्याकडे जर दहा रुपये असेल तर आपण दुसऱ्याला दहा आठ रुपये तर उसणे देऊ आपल्याकडे जर द पाच रूपये असेल तर दुसरे दहा हा ते हा ते च्यातला मेण अर्थ आहे हो येतात येतात हेलिंगला हा हा ये तात शिकायला येतात तर ते चालू असत ना माझ म त्याच्यासाठी मला स्वतःला रोज ते म्हणजे उर्जा घ्यावीच लागते ते कर ते करते पंधरा मिंटानंतर मग आणि मी जरी घरात काम करत असले ना तरी मोबाईल वर एक ओंकारची ची चाट आहे पंधरा मिंटात तो जोरात लावायचं आपण ब्लू टूथला किंवा मग टीव्हीला कशी गाणी लावतो तस ते लावायच ओं कारची धून असते घरात आणि जे काय घरातल्या ती काम असतात ते काम करत बसायच मग ते ऐकता ऐकता मन प्रसन्न होतं वेळ कुठे जातो कळत नाही काम पण झटझट होतात कामाचा थकवा वाढत लागत नाही आपल्याला काय वाटत नाय आणि ते झालं का मग एक मिरर टेक्निक असते आरशात बघायचं स्वतःला आणि सगळे पॉझिट ते वाक्य बोलायचे जेवढे तुला बोलता येतील तेवढे बोलायचं आरशात बघुन हा म्हणजे मी अस नाही हा मेंने फेस्टेशनमध्ये जे शिक कवलेला आहे त्याच्यामध्येे ते येतात ना म्हणजे वॉटर टेक्निक बॉटल टेक्निक किंवा हे मिररटेक निक किंवा रबर टेकनिक असे बरेच प्रकार आहे. तर त्यातला मी मिरर टेक्निक आहे ते रोज करते आठशात बघायचं दोन मिनिटं बसायचं. आणि जेवढे काय पॉझिटिव्ह थॉट असतील तेवढे बोलायचे स्वतःबद्दल ह म्हणजे मी सुंदर आहे मी निरोगी आहे मी हेल्दी आहे मी छान आहे. सुधो एवढंच असं हा हा हा मी आनंदी आहे. हा नाही होत. तना म्हणजे सकाळ सकाळ तर आपण स्वतःला ज तेवढी आपण स्वतःच देतो ना त्या सगळ्या सूचना लोकांना कुठे द्यायच्या असतात मग ती एनर्जी आपल्याला रिफ्लेक्स होते ना. हा मग मी सुदृढ आहे मी निरोगी आहे मी हेल्दी आहे मी छान आहे जे पण असल. त्या हॉटेलवर ह हा मी आनंदी आहे मी खु खुश आहे माझ्यावर सगळे प्रेम करतात नवरा प्रेम करते पण नको ते प्रेम. होते तरी बलायचं.
नाही हो करतात हाहाहाहा. बिचारे मामा किती शांत साधे आहेत.
उमामा मामा नंतर नवरा कसास होतो बायकोलाच माहिती अस. तर मग ते बोलायचं मग मग पण ते असं बोलायचं पॉझिटिव्ह. सगळं बोलायचं सगळे छान आहेत हे आहे ते आहे आणि म त सगलं पाॅझिटीव्ह थिंकिंग झालं त मग पुन्हा परमेश्वराला धन्यद द्यायचं बाबा मला एवढे सुंदर जीवन दिलं एवढं मा झ सुंदर आयुष्य दिलं माझ्या आयुष्यात एवढे माणसं दिली मला इतक सुंदर कुटुंब दिलं मुलं बाळ दिले. तुझा आभारी आहे तितकं बोलून आपण आपण आपल्या कामाला लागायच हे माझ. म्हणजे हे आहे रोजच ते आपलं. डेली डेली डेली सकाळी उठले ना मी मला जेव्हा जागे. कधी मी ध्यान करते साधना करते. त्यात बच्चूला साचाच्या ट्रेन ला जायचं असेल तर थोडासा मागे फडं होतो. झा क सातठ. बी असते मामांचा डबा कर मग वेळ भेटत नाही मग त्याच्यात पुन्हा एक काम करते कचरावाला आमच्याकडे येतो ना कधी पण आठ नंतर तरी साडे आठ नऊ त्याच एक ले कटकट ते कटकटीचच काम आहे आमच्याकडे एक प्रकारच हॉल. बसून त्या तास त वाट बघत बसायचा कारण तो येतो. हा तो तो बेल वाजवत होती मला काय? येत नाही मी इतर कामात म्हणजे गॅलरीत असेल किंवा किचनमध्येध्ये असे. मग त्याच्यासाठी तो कचरा चढावा घ्यायचा समोर बसायचं. अगदीच कधीतरी वाटलं बाबा आता थड. कमग चहाचा कप घ्यायचा आणि मग त्याचा वाट बघत बसायच त्याची
नाही बाहेर ठेऊून जमत नाही का.
नाही तो घंटा गाडी येते ना मग तो गाडीवाला बाहेरच बेल वाजवतो नाहीघून आणि आमचा वॉचमॅन शाणा तो काय न्यायला वगैरे येत नाही तो गाडीवाला येतो त्याच्यात टाकायचा खाली तर तो घंटा वाजवतो. आपला ज दरवाजा बंद असेल आणि जर आतमध्ये असेल तर त्या घंट्याचा आवाज येत नाही. मग तेवढ्यासाठी दरवाजा उघडा ठेवायचा डबबा समोर ठेवायचा. हॉलमध्ये बसायच मग त्याचा आवाज आला तो टाकला का सगळ्यात महत्त्वाचं मोठं. काय म दरवाजा आतून कडी लावायची माझी जेवढी जेवढी म्हणून पेंडिंग काम असतात तेवी काम मी करत बसते मग सजा माझा आज बाबा ्यान राहिले किंवा माझा स्वतःच हिलिंग राहि. एकवीस बिलिंग करायच स्वत समजा आज पाय दुखतात तर गुडग्याना हे लिंगाय डोकं दुखते तर डोक्याला द्याची पोट दुखते. होटाला द्यायची मग ते करत बसाय. हां म्हणे स्वतः थोडं त बघतो ना. आपला दिवसभर मोबाईल वा वापरायचा थोडीरी तरी चार्जिंग करायला पाहिजे ना आपण.
पाहिजे बरोबर मस्त बिझी शेड्यूल आहे एकदम तुमचं.
मग तो. थोडा चार्जिंग करायचा. तो आपलं शरीर स्वतःचा-स्वतः पॉईंट दोन चार पॉईंट ला थोडी हिलिंग द्यायची. आणि मग. रहायचं शांत मग इतर कामाना लागायचं.
अक्काला सांगायला पाहिजे. हे बघ मामी इतकं सगळं बिझी राहतात तू
हा मी. हेच ते हे बघ. हे बघ. एक ती म्हण आहे. रिकाम मन सतानाच घर. हे खरं आहे. जेवढं एक एकट राहून डोक्यात विचार घेऊंन. तेवढा माणूस अजून आजार नसले तरी ते कुठून-कुठून आजार येतील आपल्या ही घराल. त्याच्यासाठी फ्री राहायचं. माइंड फ्री ठेवायच. आनंदी काही लोकांना कशी सतत रडगाणच मी बाय अशी. मी बाय तशी. माझं हे दुःखते असं नाही. सतत हसत राहायचं जीवनाकडे बघण्याच्या दृष्टी कोन बघायच सतत अस. काहीतरी त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्यायचं आणि राहायचं. एक आता मी सांगते ना दिवसभर एकटी असते. बच्चू बाहेर बोडगेच लग्न आलं मामा सकाळी आठ ला जातात. ते संध्याकाळी आठ ला येतात. बारा तास मी घरात एकटी असते. कधीही फोन कर मी तुला. कधी ही एक मिनिट झोपलेली भेटणार नाही. मी पहाटे चारला उठू दे. पाचला उठू दे. सहाला उठू दे. रात्री अकराच्या पुढं झोपते अकराच्या आत झोप पण माहिती नाही. पण मला असं माहिती नाही कधी मी पाच मिनिट झोपले म्हणून.
नाही असं सगळं बिझी असल्यानंतर झोप पण येत नाही मग.
नाही आणि जरी वेळ असला तरी. पण म्हणजे मला म्हणजे येतच नाही जरी प्रयत्न केला ना मी असं शांतपणाच तरी. झोप अशी येणार डोळा लागणं कसं मला माहिती नाही डायरेक्ट रात्रीच झोपणार मी.
तुम्हालाच कॉल करत जाईल. माझा टाइम कधी गेला मला क कळलं पण नाही.
हा मग सांगते काय. अरे बाबा आता ते कुठे नाशिक ची होती. तिने मला एकावर एक तीन कॉल केले. मला म्हणली तुच्याशी बलायला एवढं आवडतं. इतक छान बोलता तुम्ही. तीन कॉल तीन लागोपाठ कॉल केले मला तीने. हा तर मी म्हटल. की काय करा म्हणत. चालेल चालेल. थांब हा मी कट करते. तू नको कट करू. हा मि कट करते इकडुन.